हॅल हॅलो
किती आवाज ह का मी दोन वेळा लोन प्यायला विसत द खला
हा काय व्यस्त नाहीये पण पण ते पाचकॉल होईल असतील नाही म्हणून दाखवत नाही एक तर नेटवर्क प्रॉब्लेम दाखवते मग कॉल लागत नाही टोमॅटिक क हो
हा ना मी नाही म्हग त्यासाठीच म्हटलं वर आली म्हट पाहतो ते ती कडसकट बोलली
हा काय काय म्हणत नव्हते
ते त्यांनी केला मला मी केला त्यांना
हो का आहेत का ते फ्री
अ हो ते गुंजनचेई
हा ना मी केला होता तर ऍटोमॅटिकच कटला तो
हा काय आता हा झाला की पडजू मग मी लावीन एकदा तू डबल. परत लावत जाईल
हा लावीन ना मग मी करन म्हणजे म्हणजे ते नंतर पाहिजे म्हणतात की नाही एक कॉल नंतर मी आता पण असं नाही पाहिलं हवी मी आता पहिले आता कांचन सारखे पाच कॉल दि असं माहितच नव्हतं ह ह्या सांगत भाई मले कि एक आता समज मली सध्या काय मी तिथे म्हणे बा का
असं काही नसते ना ते कॉल व्हायावर आहे आता त्यांचे तर वीस एकवीस झालेंत ते तिखट
हा ओके आता माझा हा विसावा आहे सहा कॉल तर तसेच गेले सहा सात कॉल
होा ना काय परवापर्यंत पाहिजे होत म्हटलं तारखेपर्यंत कसं काय तर पूर्वापर्यंत ऐकलं हो ना तु्ही
हा काय कोणी म्हणते उद्यापर्यंत
तस उद्याचा दिवस आहे असं म्हटलं म्ह सांगितलं मला त्यांनी मी विचारलं तो
हा मग त्यांनीच सांगितलं वाटते मला आज उद्या आजण उद्याचाच दिवस आहे
हा आज उद्याच
हा काय काय मिीतीताूप हा काय म्ह हे सुमन पंडीराय सांगते की नाही निमाबैले तर हे रेखाही सांगेना अजून उद्याचाच दिवस आहे
आणि ते मागचे कॉल धरून नाहीय ती स्पेशल तीस कॉल आहे ती
असं कोण म्हणते
तेच गुंजनच्यागली विचारलं मी
आणि ते मग विसकॉल कसं काय दाखवून राहिलं की तुमचे विसकॉल तपासत आहेत
अ ते तेे काय आता ते काही माहिती नाही पण मग आता हे स्पेशल दुसरे तीस कॉल हे हेच आहेत ते मागचे काहीच नाही
हा काय मग
हा आम ते मी त्या सोडळ्याचे एक आहे त्यांनी विचारलं काही ते म्हणात
हा का
प्लीज तीच कॉल कराव लागतात
मग आता हे तुमच सध्या खाले पास दाखवून राहिल ना विस कॉल तुमचे तपासत आहे
ह ते तसद् दाखवणार पण हो आहे ते तस पण मग ते त्याचं घेणं देणं काहीच नाही स्पेशल म्हणतात आता हे मेसेज आला क हा
हा
ज सर्वजनता कॉलोवरा स्पेशल तीसकल आहे त तीसकॉल हा
हा होतय पण बाई आता समज आता मला हे झाले की नाही आता समज हा विसावा कॉल आहे की नाही तर असंच ते तुमचे कसे आत खाली दाखवून राले तसच दाखव एकोणीस कॉलसर तपासत आहेत अ तुम्हाला आता पाच आले की नाही खालेचं तसं आहे की नाही
हम्म हम्म
आपल्या मुंबई
ह नाही कसं नाही म्हणत मी दोन तीन जणी विचारलं की नाही पण तेच्या आपलं सोंदड्याचे ते आहे मामी त्यांचे तर कॉल झाले त्या फोन करूनही फायदा नाही त्यांचे कॉल कम्प्लीट झाले अ सहाशे रुपये आले तीस कॉल कम्प्लीट झाली
हा
हा ते त्या म्ह मेसेज आल्या पासूनच कॉल चालू केले हे जे आहे कि वीस कॉल धरणी ते म्हणतात हे नवीन वीस कॉल सेपरेट आहेत
हा
आणि तीस कॉल होऊन सहाशे रुपये आले आणि आता त्यांनी रेकॉर्डिंग ऐकायला ते आलं म्हणत मला कॉल करून काही फायदा नाही आता जस तुमचा कॉल उचललं नाही जर कारण की मी पुढे गेली म आता रेकॉर्डिंग ला म्हणतात का रेकॉर्डिंग वाचा लागते की रेकॉर्ड करा लागते असं काही आहे
म्हणजे ते तीस कॉल करून पेमेंट सहाशेच रुपये अ सहाशेच रुपये आले
हो सहाशे रुपयाला घेऊन राहिल्या नंतर मला पेमेंट एक एक एक थोडं थोडं असं पण सहाशे रुपये सध्या जमा झा ल्यायच्यात
हा काय आणि ह्या
हा आपल्या गावची कोणीच नाही त्या जेव्हा मेसेज आला तेव्हा लागलेन त्या
हा ओ का
हा गावातल्या गावातलं बेटालातलंच खूप जण त्यांनी त्यांचा करून टाकलाय मेसेज हे फोन
ह माझा ति दुसरं म्हणजे दुसरं कार्य सुरू लागलं
हा त्याला दुसरं कारण झालं सुरू रेकॉर्डिंग ऐका लागते की रेकॉर्डिंग असं काही आहे
अ लागे त्याच्यावर क्वेश्चन् सोडवा लागतात
क्चन मच्हाय लात फक्त अस रेकॉर्डंग कराय लागते आवाज क रेकॉर्डिंग वाचय लागते असं असं जास् काही नाही आहे
मग याच पेमेंट वेगळं होईन तीन हजार आणि त्याच पेमेंट
हा तर ते वेगळं होईन आता हे सुरू आहे मणा सध्या आण म सहाशे रुपये आले
हा का पण हेच सांगत बी आहे दादाची बायको हे्लो
माझा कौल उचलले नाही जात मी पुढे गेली
हा ना म्हणजे ज्याचे तीस कॉल झाले तेले कॉल लागत नाही
नाही नाही नाही बिलकुल नाही हा बऱ्याच जण्याची राहिल बर तिस कॉल पण जे आधी लागेल त्यांचे झाले म्ह
हा ना पण जवळपास आता पंधरा असे चालूच आहे
ह पण त्या गुंजांच्या आईला विचारलं म्हटलं जर अर्धे झाले काही झाली पूर्ण नाही झाले दिवसापर्यंत त पेमेंट येऊ शकेन की नाही म्ह येते
हा पण असं आहे म्हणतात ना की समज आता मी तुम्हाला कॉल केला तर मला शंभर आणि तुमचा कॉल मला आला हे तुम्हाला वंशी असं आहे का विचार जा बरं मग त्या सौंदड्याच्या तैले
ल हा विचारून पी केले
हा पण असं का म्हणतात तीन हजार रुपये ती तीस कॉलली शंभर रुपय कॉल कि समज कॉले तीस हजार तीन हजार रुपये तर मग हे ऐंशी रुपये कुठून येतील
मग तेस ना असं कसं व मला नाही पटलं ते परी मी एकदा एकदाता कॉल झाला की मी तुला लागे त
हा म्हणजे कोण कि हे समजायला पाहिजे ना आता सगळं ं म्हण राहिगधी का नाही सांगित गुंज नाही तर मग तीसकल तीन हजार रुपये येऊन राहिले मग हे अंश काय मिीती आता कसं काय आहेथ
हम्म
मग असं कन्फर्म माहत पाहिजे ना अ हे म्हणतात उद्यापर्यंतच आहे आणि लगे हे म्हणजे आता या निमाईचे दोन तीन कॉल दोनच कर राहिले माझा अठ्ठावीस कॉल झालता तोवर करून घे जा मग अजून त्या तीस झाल्या की पूर्ण हे होऊन जाईल ना त्याच
हा हा ते इथं नमनावर काढतो म्हटलं मध्ये काय तेस करून तय तो ना दिले ते निमवे
हा तेच प ह्या गुंजनच्या आईचा आवाज आला का चांगला
हो हो
हा का काय मी फ्री आहे काय बोलतो म्हटलं मग
पहिले येतच नव्हता
येतच नाही तिचा आवाजच नाही
तिझ असा स्पष्ट नाही आहे तसा येच नाही आहे मग मग मी परत मी कॉल केला की तेव्हा आला मग
हा ओके
हा
हा
हम्म
तेच
तेच मग पाय त म्हठलं का
सहाच मिनिट झाले
आता खूप कमी झाले झालेच झाले नाही झाले मग त्याला का उ काय की तारखेपर्यंत आहे कि दिवसापर्यंत आहे काय आहे
हा ना
याच्यात
मला माहित नाही हा ताई आता तुम्हाला हिनं परवा दिवस लोक सांगितलं आणि या रेखा सांगित क त्या ताईना सांगितलं उद्याच्याच दिवस आहे म्हणून मग हे धावपळ सुरू आहे उचलो ना उचलो नाही काही
हो ना आता हे म्हणते की परवापर्यंत आहे ना आता कोणाचं करून कोणाच काय समजत नाही
हा ना मग या नि मालेच नाहीत त्या सुमंतईलेच वि साधा कॉल करू काय होते म्हणून आधीचे कॉल आणि हे कॉल जसे जुळते मिळते कि वेगवेगळेच आहेत एकदम
तिचां लावलताना व्यस्त दाखवला ना ति लावलताना विचारासाठी
हा आता म्हणजे तिच्या जवळ तिलाच मैत किणीच
त्या नंबर आहे लावून काय काकडे विचारतो कोणाला विचारल्यापेक्षा त सु म्हणलंच माहित आहे ना. मी लावला की तुला तस वेस्त दाखवला‌. ते शियारा आहे हा ते बसाच आहे कि तला माहित हा.
हा हा आणि आणि गु. मले गुंजनच्या आईनच सांगितलं की आपल्या गावात कोणती तरी ज्योतिताई मसाई आहे की नाही. हे नाही बर वैभवी आहे अजून कोणते तरी जो. तिथे म्हसाई म्हणतात तिले आलं म्हणतात. पेमेंट हे गुंजन च्या आईच सांगे मला. असं सांगत हो असं त्यांनी सांगितलं तिने. आल की किती आलं म त्या विचार म्हटलं कन्फर्म आहे का?
मग आपल्या ग्रुप वर तर दिसते मग त्यांचं पेमेंट दिसते का.
नाही दिस आपप नाही ग्रुप कोणी दिसत ना ते हे ते हा पण बहुतेक बहुतेक हे ॲप सुरू झालं एक दोन जणांचं अप्लीकेशन आलय या ग्रुप वर ते हे झाले असेल पेमेंट
हा मग अशी मग ते अशी ह याच्या ग्रुप वर तेला एकतरी.
हा म्हणजे एक दोन जणांशी मी अऍप्लिकेशन पाहिले म्हणजे मी त्या बोले होती तर. अ निंबिले तर आलेले आहे त्याच्यावर मग बहुतेक पेमेंट झालं असशील. आहे वाटते. अ ज्याच पेमेंट पूर्ण झालं त्याला ते अप्लिकेशन येते. हो असं.
ते टास्क येतेे म्हणतात ना.
हा काय ताचचे तच काय मग आज सुरूच राहते का आता वर्षभर.
अ मग ते काही एवढं माहित नाही फक्त आता रेकॉर्डिंग येऊन राहिले म्हूतात ते रेकॉर्डिंग वा लागते की रेकॉर्ड कराव लागते असं आहे काही.
हा ओ काे ह म्हणे. काय माहिती आता एक तर बरेच जण आहेत की नाही पण आता इकडेच आहे हे ऍप अदर म्हणजे बाकी. बाकीच्या इकडे नाही आहे सध्या हे पाथर्डी साईड नाही इकडच्या फक्त एवढ्याच साईड नाही आहे
हा ना ह ना.
हम्म.
हम्म.
तस मज. किती सेकंड झाले बाबाचा.
हम्म हो.
राहू द्या पाच दहा मिनिटं. पाच मिनटं र पाच नाही दोन मिनिटं राहु द्या हॅलो जेवण वगैरे झालं कि बाकी आहे.
नाही बाकी आहे सध्या कार्यक्रमला गेली त इथ.
हा ओके चांगलंवा मग
ह ते ओळख काढली म. त्या निंबूराची ताई म्हटलं वणी असत माझी आहे पण ह म्हणत मी ते
हा ना.
लग्नाचीहिले तिघी चौघी बहिणी येते.
हा ना आल्या बोलावलं नव्हतं का मग.
स हो त्यांनी म्हटलं चला ह गेलेदा म्हटलं हो म्हणत
हा ना.
हम्म हम्म.
पाहिज मग त्या सुमंतई विचारून आणि सांग जा.
हम
सुमनताईला विचारून पाहिजे.
हा हो हो मी लोन पाहतो अगोदर
हा हा
हा झाले का?
हा
हॅलो हॅलो
हॅलो